हॅलो हा बोला
अरे तू बलायच आर लागला की तिचा फोन
हा लागला की
बर कट कर मम् मी करतो
ह चालू दे हीचा पण आहे
हिचा पण हायचं होय अच्छा मग चालतय घे मग होऊन दे मला काय वाटलं तिचं नाही आहे रे वहिणींचं नाहीये वाटलं रे
हम्म हेच हाय, हिज पण फोन अ फ्रेंड टास्क आल्यात गं.
हा.
आणि ते, कराय लागलोय.
म बरं हाय म तू करणार हायस होय.
आता तिला कर म्हणलं तर ती नाही म्हणतया नको म्हण जरा घाबरली.
का.
बोलायला. बोलाय ला घाबरली, मी म्हणलं
आपण कसं बोलतोय तसं वहिणींसोबत बोलायचं होत नाही अजून एवढं असं हे नाहीणारे.
मराठीत अजून चुकून कायतरी तोंडात गेल्या वहिनी आणि भडकाई ची या.
नाही असं काय नाही, ती काय भडक त्या.
तीझ भडकण्या स्वभाव फक्त माझ्यासाठीच आहे बाकी कोणाला भडकतेच नाही ती.
ते हक्काचं कारण आहेे हक्काचा माणूस असत नव ते भडकायला पाहिजेच. त्याशिवाय मज्जा कसली बायको म्हणायचं कशाला मग.
म्हणून माणूस नराम असतय तीज्या समोर.
हम्म, जेवलास होय.
जेवलब तू.
जेवलो बाबा जेऊन आता जस्ट तेच बघाल तो. फोन कुणाला लावायचा विचार तेच चालू होता. म आता बघाल तो कुणाला लावायला एकटीला लावाल तो तिझं लाग ना, म आता म्हटलं थोड्या वेळानं लावून बघतो.
आता हेज पण म्हनलं फोन अ फ्रेंड ते टास्क आल्यात.
लावून बघूया म्हटलं.
बरं झालंय घे बाबा, मराठीच करायल्यात वहिनी आता, काय कन्नडचच हाय.
ते आल्यात टास्क, करायचं.
नाही म मराठीच आलेत म्हणजे कर्नाट म्हणजे कन्नड मध्ये चालू आहे काय मराठीच चालू आहेय विचाराल त्यांनी. करायल्यात वहिनी, हाय वय चालू.
होय चालू हाय की टास्क यायलागल्यात की तीला. दररोज दे, आपलं हा आपलं कस अ ते सेमच हाय. सेमचय सेमचय, अगं.
पार
आ. आता तिझे किती म्हणते काय, अ परवा तिचे किती दोनशे काय अडीचशे कायतरी झालते.
हा.
हा, फक्त दोनशे अडीशीचे त्याला किती पेमेंट आलत माहित हाय.
हां.
साडे साडेबाराशे एकूण म्हणून साडेतीनशे टास्क होते तिचे तिने केल्यात.
हा, हा, ये भारी हाय की रे मग उलट तिचं वहिनीचंच.
आ तिचं टायमिंगस्त का एकोणीस सेकंद वीस सेकंद जर रेकॉर्डिंग होतं तिज. आपल्याला कस एक दोन सेकदाच रेकॉर्डिंग होत ते चार, आपल्याला एकोणीस वीस सेकंदाचा अस रेकॉर्डिंग होतं.
म वीहिनींना पन्नास टास्क करायला किती वेळ लागत होता रे.
पन्ना ट हे पहिला टेस्ट होत ना ते टेस्ट ला वेळ जास्त वेळेच रेकॉर्डिंग आलं होतं आता येले नॉर्मली पाच ते दहा सेकंदाच यायलागजे
पण इन्कम भारी आलतं एवढं झालतं म बारा साडे बारा
ह अजून म्हणजे अजून अजून आले नाही पेमेंट
तेव्हा आललं तेच म्हणाले रे उलट भार आहे म्हणजे मराठीपेक्षा कन्नड भार आहे म्हटलं मग
हा पेमेंट तस चालण्या आध म्हणजे आपण आता मी एवढ्या आता दोन बोलते बोलल किती तीन हजार केल्यात हो ते तेवढंच मला किती दोन हजार पेमंट दाखवली साडेतीीनशे करून साडेतीीनशे करून बाराशे बाराशे पन्नास पेमेंट आली
हम् भ आहे मग यांचंच तर काय करायचं आपल्याला कन्नड येत नाही त्या मग गप् ब त्याच
हा कर्नाटकच्या ते
हम्म
बसून निवांत करते तेी घरी काय काम नसते म्हणून
नाही बरं आहे गे आमे बाहेर जॉब करण्यापेक्षा बरं घर म्हणजे घर संसार पोरं सांभाळत चांगलाय रे करायला
ते पेशव्या पहिला शिवत होते डॉक्टरांनी सांगितले जराे घ्यायला मग ते पण आणूनक जाई शिवायला बराब बसलवता पण सांगित
हा
घरात बसून काय म्हणून नाही ते त्या सरांना मसेज टाकून टाकून ते मुलं पास्क पाठवा मला घ घरी बसून मला बोर होतय करतो म्हणून मसे टाकल्यानंतर मग आ परत पाठवावं लागलं तिला
हम् बरं झालंय गे काय का असताना
बर
हम्म बाकी मी जेवलेबा आता जस्त जेवले तेच म्हणाले न फोन कराल तो तेच कोण आहेय काय बघायला
कोण नाहीये मग आता तुझ्या ते भाचीरा संध्याकाळी करायचं म्हटलेल
हा मगशी ग ते त्याला जरा कावालतो ग
का
जेव्हाय सोड जा म्हटलं जेव्हाय सोड जा म्हटलं कामगाराला काय काय काय असं विचारायलात मग रागनें बोललो गेला म्हणून
नाही मीच कट करल्या मला वाटलं कामात असल म्हणून मीच कट केला रे
कामात नाही तरला जरा कावलो ग म्हणजे अ ते असंच इकडे तडे फिरायला आलेला टायमिंग झाल अकरा वाजता जेव्हा जेडायला लागो एकजारांना ते एक्स्ट्रा म होता ते होय कामगांना अकरा वाजता ग ते अकरा वाजता जोडले ना ते बारा वाजता त्यात बारा वाजता अजून एक दोगती त्यात बारा मुक् ते झाल्यानंतर मग आमचं जेवण सुरू
हा हा हां म्हणजे ती पहिला जाऊन यायला पाहिजे तेवढ्यासाठी
त्यांना लवकर नाही सोडलं तर मग आम्ही जलेटला जाऊन आम्हाला भुक लागते ना म्हणून मी त्यांना अकरा वाजता पाठवायचो
हम् बरा घेते मग म त्यांच पण टायमिंगला होते आणि आपल्याला पण टायमिंगला मिळते
म्हणून त्यालावरर डलो म्हण तू गाबरलीस का काय वाटलं मला
नाही नाही घाबर नाहीच तू कामात आहेच म्हटलंस त्याच्यामुळे म्हणून मीच ठेवला मग म्हटलं तर हच काम चालूय म्हटलं आता मध्येच आपण हे कराय नको म्हणून मीच बोलले नाही रे मीच कट केला म्हंता निव रात्री बोलता येईल म्हंटलं
हम
ग आता मी तेच म्हटलं वहिणीनी कस काय फोन केत म्हटलं म्ह आता म्हटलं बोलायलागंय म्हट हल
वहिनी तिला म्हटलं कर ग फोन कर हे नाही मी काय करणार ना
ह् ह्
फोन कर ग म्हणलं मी काय करणार नाही म्हटलं तेठी काय आपणच करूया म्हण
मीच करतो मनाव होय का नाही आम्हाला फक्त आम्हाला फक्त काढणं लागतात फोन करायला ह् हम् आम्हाला एकदा पण चाल झाला की नाही रे काय रे
म िती का म्हणलं रे
नाही रे कराय नाही अ परवाच केली ती त्याच्यावर काय झालं नाही बाबा आणि ती पण बिझी त्याच्यामुळे सारखं करायला पण बरं वाटत नाही रे तिला आणि वैतागून येते लईच काम लोड आहे तिला
जय दिर न फोन गेला होता
नाही रे तुला केलत
नाही मला परवायचं आहे विचारला काय म्हणे काय करायला असं म्हणून शिकतो कुठला आहे म्हणून मग मी नाहीट आहे म्हटल्यावर परत काय नाही बोलण झाले नाही त्याच
ह हा नाही रे काय फोन ते काय कराय नाही रे बोलण तरी काय झालेलं नाही आमचं
हम्म
मिस त्याला करते असं काहीत हे जण असलं की मीस करते त्याला तो शक्य तो असं काय म्हणजे हे नाही हम्म आणि काय बरं म्हणाल तो मग तू कधी आलास
मी आता जेवायला आलोय
हां हां मग जेवलाच कि नाही रे
जेवनच तुला कॉल केला
ह ह ह बर बर हॉस्पिटलला वगैरे जाऊन आला सवीरे तो वहिणीस दाखून आलाच काय
नाही सत्तावीस तारखे दिले ना डॉक्टर मला सत्तावीस तारखेला करून या म्हटला तिसरा महिना पण चालू होतोय ना म्हणजे तिसरा महिना संपतोय ना
हा हा
मग तिसरा महिन्यात आपल्या तर मग चौथ्या महिन्यात करून घ्या म्हटलं
हम् चालतेय की वहिने काय त्रासतेन काय
राास काने दवाखान्याला जाऊणार ओटी वगैरे वाजते त्याच्यावरचं दाखवायला मग त्याने गोळ्या वगैरे लिहून दिला मग हायेत नॉर्मल आहे
ह ह त्याच उलट्या वगैरे काही नाहीत ना मग आता
आता काय नाही त्रास
हम् हम् हम्
असं चागलंता मग ते सगळंच रक्त लागवी पण चेक करायला सांगितलं ते पण त्याचवेेळी घेऊन गेला सगळंच एकदमच इकडं सारखं सारखं सारखं दवाखान ह
बरं झालं.
म्हणून सत्तावीस तारखेला दोन्ही डेट दिला एक दिवस सुट्टी काढून सगळं करून द्यायचं ना.
हम्म चालते कि म.
म्हणून मी पण गप बसलोय, ते अंगन वाडची मॅडम पण सांगितल्या रक्ट चेक करून मला रिपोर्ट दाखवा म्हणून, असा
म्हणजे अंगणवाडी पण हे ठेवाय म्हणजे काय होते माहिती आहे काय, तथून पैसे मिळत णार रे किती बहुतेक सहा तारखे की पाच हजार मिळतात वाढत बग.
हम्म मिळतात ते अ पहिल्या याला मिळतात ना कायतरी.
नाही पहिल्याला असं काय नाहीे, य डिलव्ह म्हणजे प्रेग् राहिल्यापासून तुम्ही जर केला ना तर मिळतय तुम्हाला सेकंड ला पण मिळतेय की.
आ ती
कर्नाटक कर्नाटकमध्ये तर हाय बघ तसं कार महाराष्ट्रात काय आपल्याला माहत नाही रे.
कर्नाटका पण तिचं नाव नोंदवलय.
हा.
कर्नाटकात मुलीचं पण नाव नोंद आहे आणि हचं पण नाव नोंद आहे. तिकडची सारखं फोन करतात तुमच्या मुलगीचा आधार कार्ड नंबर द्या. देतय आम्ही. असं काय नाहीे एकदा काय झालं
तुला प पहिला मुलगी झाल्या ना रे मग तू पैसे मिळणार असते की तिच्या ह्याच्यावर मला वाटत एक लाख की दोन लाख?
ते कसं आहे मला मुलगीचा जन्म त्याच्या आधीच आहे ना हे. दोन हजार तेवीसच्या आधीच आहे ना.
हे दोन हजार तेवीसच्या कुठलं आताही पोरगी आता आमच्या समोर एक र्रिया म्हण आहे की नाही त्याज आत्ता अठरा वर्ष कम्प्लीट झालं.
सांगतो नाही का?
ये थाब आवाज ए ऐक की ऐक टायमिंग झालंय आता मी तुला करतो फोन थांब.
बर ठीक आहे.